हॅलो
कस काय लावयाच, बोला काय चालू ये?
काय नाय कांदा टाकलाय बाजुच्या स्वयंपाक करते.
पण बाबो लय लवकर अ
मग काय घ्यावा आवरून झंपर शिवीते ना
हा बरोबर, अ नाई ये हे काय भेंड्या बसलेत कपित
अ का
हा
मी टाकला कांदा भाजला शेगडीवर
आह
अंघोळ करते म्हणल आता कांदा भाजावा
हा का बराये चहा चहापाणी झाला.
चहापाणी झाला.
अ का
ते अ मेसेज आल नाही नवीन याच्यातल सुरू करा बर का एप च.
तेने काय माहित तेने आत कोणता केला आता मला नयी सांगता येत नइ जाऊद्या.
हा ते नवीन टाक्स आलेला आहे ना त्याच्यावर क्लिक करायच आणि ते पूर्ण करायच.
हा का.
हा. काल सीमातईल केलता मी फोन आता मी म्हणले यांना का सुमी ताई ला केलता एकच.
ह आता त्याच्या उर किती तास बोलायचये
दहाच मिनट
दहाच मिनटं का? हम् बरये बर आता मी आता माल रात्री करता तुम्हाला फोन?
रात्री माआ याच्यात ना डाटा नव्हता खर ना त मला करायचं हे पोर दिवसभर डाटा नासून टाकीत्यात.
हा नाही, आमच्या आता आता आ आजच्या उद्याच्या दिवस बॅलेसे.
नाही ना. अ डाटा नव्हता मायाच्यात. म्हणून मग मी म्हणल आता तेवढे चार पहिले च म पहिले सहा राहिलेलेत ना. आताचे पाच आलेत नवीन
पाचे काय हे?
पाचेत याच्यात आपण फोन केला का लगेच प्रश्न येतेत ते प्रश्न- सोडवायचे.
म बा ते काय सोडाय-
त ते आपल्याच्यातचये आपण याच्यात काय बोल्लो काय न त्याच्यावरच विचारितेत ते.
हम् ते आपण सांगायच करून?
पयील कस सोडवायचे होते,
हा.
ऑप्शन रात्यात खाली पर्याय. ते पर्याय क्लिक करीत चालायचं फक्त. हम्म.
बर हा ना मी आता ना त्यांचा फोन आता घर य ते आता फोन करते. स मोबाईला करते.
आ सिमताईचां असन नंबर- त्यांच्या बहिणीचा घ्यायचा.
हा असत्यात पा याला असून जॉईंट, त्या पावा लागन त्यांचा नंबर त्यांना सांगते. तुम्हाला फोन करते. फोन उचला.
हा आपण आधी सांगून द्यायचं त्यांनला.
हा ना मंग काय आर्डत तिकडं?
आ ते डुग्या.
म डुग्या तिकडं येल काय?
हा डुग्या आलाय इकडं. डुगी आलती, गेली का नाय?
अ का.
हम्म.
बरं य.
दाद्यांन ते उठले का?
नाही नाही झोपीले अजून.
अ जोपलेली दुन धूवाय लावलनायी म - - कालचं धून पडलय. तिला म्हणलं टाक येडंवाकडं पिऊन रोजच्या आघोळीच मंग- टाकीन म्हणल मी धून.
हा. म आता आताल मोठं धुनाइत- - कालच धूनं आता त्या दोन साड्या तुम तुमची ती साडी ती तशी- -
कोण ची गं?
त त्या दिवशी आपण फोटू नवते काढले का? हम्.
बाबा निघाले तरी हा. आप्पा येवु राहिले थाम नाही मी पा मिनट बोल रहि जा सध मारा - -
का आज
दादा्या आहे, मला जाायचं आहे म्हणतो
कुठं?
खाली सपवली - -
एक काय वरला ते जायला, त्याचा बाप जाऊ देत होता.
हा काल म्हण बाबा आत आत्याला दवाखाना नसलं ना?
नाही आता नाही दवाखाना दवाखान्यातुन आणलं त्याला डॉ त्याचा डॉक्टर म्हणे आता काय आणु नका म्हणे आता एकदम क्लिअर झालाय म्हने तो.
हम् बर बर.
आता फक्त हे हाताच्या डॉ
मम येल कस दिवस घालवती - -
जाई याच आहे, पण ते पार जुलै महिन्याच्या शेवट, हम्म
हम् बर बर
जुलै महिनच्या शेवट येईन ती
बर ना आता पार शेवट दीरवा आता आता काही दमा दमन ट्रीटमेंट करतील, हे करून टाकतील क्लिअर झाला का
हता प्लेट काढायच आहे ना हा
ह मा का
ते मग ते स्टीलीलचे आहेत ते काढून टाकतील ना आता हा परत महिना - दीड महिना शाळा बुडून त माहिना बर कावाय ना महिना पंधरा दिवस बुडून कारण उजवा ते लिता ययचे नाहीय
काही नाही होईन किलेर तेवढा नाही हेरायच तू
दुकानात जाई नंतर किती गेलं तर
हा म आता ते हे ये जखम
हा मोडेल म्हणल्याव ते लय दुखत बाई
हम्म
चल ग चहा पाणी झालंय आमचा म्हणला आता आवरून घ्याव पटकन
हा आताशी पाच मिनटं झाली
हा ना पटापटा टाईम नाही जात याच्यावर
हा ना
असं बोलायला आपला कितीक टाइम जातय टप्पन
म्हणलं असं किती इक हे होतय ना आता श पाच मिनटं झाली
ते मोबाईल पाहाचा करू आणखी कोण नाही मग ते..
सीमा सीमा ताई ला करते मी आता फोन
मी बी आता यानाला करून पाहते लहानूला त्यांचं झालं काय चालू
हा
अ
आता दिदडी चा फोन येऊ राहिला
दोन मिनिटं थांब आजुन एक दोन मिनिटं बोलू हा अजून दोन एक मिनटं बोलू मग करू कट.
हा तिला आधी फोन केला मी बोलत होते पण मी ल नाही काल फोन केला दोनदा म्हणून मी तुम्हाला फोन केला तिला म्हणत.
मी म्हणल आता हे सकाळी सकाळी घरी राहतील म्हणून म्हणलं मग. करून घ्यावा याक.
ह मग ते त्याच. तशे च् ये ते आठ वाजता पाहुणा अजून कामावर जात.
हा.
हा मग ति नाही आता केला बरोबर पण अजून दोन मिनिटां त ये जाईन काम बर.
हा नाही आता मी बी ना म्हणल सकाळी सकाळी नानभऊ राहते घरी म्हणलं मग नंतर परत राहत नाही.
हा राहत नाही ते नाही ते आता आता घेरीच राहते अजून दुपारा बी करीन मी आता फोन
हाता तूही ना दुपारी क आता एवढं काय काय बोलावं ते सुचत नाही ही ही.
हा नाही नाही आता मी काय करीन आता तु म केला आता मी दहा अकरा वाजता करीन तुम्हाला फोन. हा मग उजून हा आ सीमाताई ला करते मी आता दोन फोन.
अ आणि एक सरलाला करून पाहते एक रत्नाला करून पाहते. ही लहानू ची बायकु.
हा हा ते पण आहे का,?
तुला बोलायचंचत मग तीन नंबर त्यांचं पाहते ना आी विचारून चाल झालं का आपल्या त्यांच जगमा होत.
हा पण मग तिच्याकड या लहानच फोनन असन.
हा मग ते घरी राहते त्यांना घरीच राहते ते दिन दिन मी सांगत आहे ना.
हा कारण ती काय देत म्हशीिनीला बोलली म्हशीन
नाही नाही त्याच काही नाही दीतीन ते त्यांचं काही नाही एवढं.
बरोबर मग ते काही आपण एवढंच मग बरोबर बरोबर होऊन जातील मग.
खोल अर्चनाला म्हणले होते खोलली खोललं नाहीे ऍप.
हा ना ये दो ते आठचणचा फोन येता गच असिला खोल खोल म्हणलं मी दोन तीन बारा म्हणले असग आणि खोललं न त.
अह मी सुद्धा ती जा तारीख संपली का मग विचारायला आली.
हा मी तिला म्हटलं बाईक खोलोल म्हटलं मग इडलं इड आपल्या आपल्या असत्या जवळ
हा.
ह.
काय कराव तरीे.
काय बाजी करते मग?
मी शाव घ्या श अगा करू राहिले.
काळे का?
हा त्या मग वाळून जातात ना.
हा.
वच मंगबार लागत आहेत.
बर बर.
दरशिकषावगे शांगा कर द्या का.
हा नाही आता भेंडया करते भेंड्या आणल्या ते बारमरून
हां मी आणलेेतें आहेत भेंड्या मी ते संध्याकळी कर आ संध्याकाळीपर्यंत पाहिन तर पाहिन नाही पप्पाला शेवते आवडत य
हा हा बर बर शेवटच करा शेवतीला एवडं ते शेवते केलं का मग वाटायचे करा
हा हा ून आणतीलन मी आता ते पीठाईय पहिलं पण ते खराब झाला अस ते नको आता त्याले दिवस आले दोन तीन महिने हाय थोडं
हह
देते फेकून देत गाईलाचारू
मा कडं तसेच झालंय दुसरं दळून आणलं का मा वाट्याचे कर शा-
हा मी आणतेन दळून आता संध्याकाळी तिसरा पारा आनीन मग करीन मी, मस्तड कोथंबीर आणि ते-
हा मग काय,
हां ते नानके कर म्हणले तर गे चिकन तर चिकन घेईन. मग उद्या सकाळीच करीन शेव ते.
हा
तेनला आवडतेत पण मग करीन ना- पालेच त्या तिकडं नी करीत, कुणी
हा हा
मी ते कुळी त्यांच्यासाठीच ठेवले होते, मणले आले का दळून आनीन ते पीठ खराब होऊन जात.
पाच तिचं मिनिट आहे पड
ते आले का?
हम् हम्
झाले का नाही आठ नऊ - नऊ आठ नऊ मिनिटं झाले का?
नऊ मिनिटं झाले.
हां कर मगं कट झाले दहा मिनिट. हा एक हाय ठेव मग हा कर कट.